हा येतोय ना येतेय हा ये होता येत आज हम् काय करते
हम
का
काय करणार दुसरं
अग ह का बेलसद्या का ह का कामाां जो येता अशा आहे तुम
हो चालू होता ना सकाळी
हम्म हा
पाऊचाला असल्यावर नाही जमत
हम्म मी म्हणतो ते का तुमच्या अंगणवाडी मध्ये तेले एक लडकीस फवणे भरत
बर चालू आहे ना बरणं
आं मालतीी सुमत नाही म्हणेणी
तुमच्या पोरीच नाही जमणार ना नाही ते शाळेत नाही माहिती मला अ या कपोरीत जमता म्हणे पण मग काय मच भ आता अजून होण्या शक्यता आहे ना तिला
अ कल्पनाचंच ना कल्पनापुरीचच ना
अना
मालिक्याला तर दिना फोन सुमनबाई ना
हा
कटी म्हणे का लेक लाडकीचं फॉर्म भरून टाक म्हणे वेरळस येतू ममध्ये भरय म्हण म का होते अंगणवाडी मध्ये भर ते म्हणले
मा नाही मला अंगणवाडी मध्ये काही भरला नाही ते नाचून काही कोणाचा पण मग बऱ्याच जणाला माहिती दिली बरा
हा का म आ मी त्याश नि चल होताना ताश विणमणी हा भारतीय म मि चाल विणभारस काम
हळेत
हम्म
शाळेत बरवल का त्यांच्या शेतत भरवाल तिकडच
हं
शाळेमध्ये बरवले
हा नाही शाळद नाही म ती वेरच्या स्थती म्ह ती म्हणी का नाही म्ह मे बी आजू माझ्याकडे आता कस्टमर येले म्हणे त्याच्या बामंगल इतले नाही की तच्याकडे दोन तीन आई वाटतं
हा हा
हम्म तर ती म्हणे बाराजी म्हणे बंद मिळालं का ब सांग त तुम सु सुमांकडे म्हणे अंगणवाडी म्ह ते आता मला आमला रुच तू मध्ये्या जाऊन बाय म्हणलं म्हटलं
नाही शाळेत भरूच नाही राहिले ना मग
मग ते आवे ना त आजीच विचारला अते भरतेय का मग
हा विचारपूस करून पाहिची त्यांग
हम् त्याला काही जेल म दाखलं ते काय काय लागत म्हण
तिचा जन्म दाखला लागन तिचं आधार कार्ड बनवलं असेन ते लागन अजून काय लागतं याला युट्यूब युट्यूबला सर्च केला सगळ येताना
हा युट्युबर्स ते दोघीच हे लागत त्याला जॉईन आकण लागत
हा माहिली किस
हं
मायले कीचा
हा जेवन हकला लागत अल दुगसू तिचं आधार कार्ड काढलं का आता रेव्या सीन उजूग उत्पन्ना दाखय लागवत होता वाटत तर तो काढायला टाकलाय मिळ त्याची तर पण ती परा कुठंच ठोका म करीन ना
ते विचार पुूजताय ना विचारून पाय अविनाश बोलला
ह आईन द द्यायलाच का
हा त्यांनाच विचार पाहायचं नाहीम का फॉन क पुढे जाऊन भरायचा म्हणा
विचार लाून केलास मॅडम मी जे येत एक फोटो गला होता त आ म अंगन नडी स स क काकडणी मंग कुड दुसरीकड बार मणी नेत ते संभ नगर बल वििकस महिला नाही क तेी ति बरा मंदुती
नाही तिकं काय खरं ये तथं डॉक्युमेंट देऊनखेन रीिकांगुतून पडत
हा म तेे असे ना ते आपण त लांब नेऊन दे डाकू मे पाहिलं बर नाही साईड पे पेिंग ल पले पेंंगलाात प पुडं
भई मी ते बाल संगोपनचे तीनदा भरले तीनदा ऑफिसला जाऊन आध काम नाही झालं नाही चला अख शेवटी माहिती का
कशच
हे परायचंच बाल संघ पणच पगार चालू करायला त्यां ना
हा ते वडील नसल्या ते परायचं का
हम्म
हा मी आपली याच्यात भरतो वात ग्रामपंचायत म
त्यांची काय खरे कागदपत्र जमा करते तसेच सोडून द ते
हा बा ते पोरायला चालू महिन्याला किती म्हणती बा ते हजार क दोन हजार आहे ना
दोन हजार एक
हा बऱांम तुम्ही आहे बरच विनयच त्यांचं
भरले ना त्याची फाईल भरली ना
हरे
जा मी डायरेक्ट ऑफिसला जाऊन लागे बाल कल्याणच्या संभाजीनगरला
हा आणि शिवतीच ब केलंय अजून बरायचं
नाही ना रिन्यूची तारीख आहे ना अजून पुढच्या महिन्यात
पुजे महि ना तरी नल तारीख
हा रिन्यू ची तारीख देईली आन पुढच्या महिन्यात रिन्यव येनम मग बरताई
अ कुड बर तु म देव
ही तरच गावात भरला ग्रामसेवकची सैन ते घेतलं होतं आता त्याची तारीख लांब भेटली ना मला
आणि तू अ ग्र काय शिकयत दिल ती
आमला सही ग्याला आठ महिने झाले आठ नऊ महिने
व आता तर सज देही नाहीय तोकराम स
भेटला होता काल
आम्हाला मी आम्ही का परदेशी बोरवाला गेलतोेत भेटला तो आम्हाला कुडं वेरवडा म्हणलं का मां कावर देई म्हला तुम ग्रमसेवक म्हणालं तु कसं काटयची म आम्हीलाच म्ह म पेमेंट वरून पगार बंद करे त्या पंधरा हजार रुय डुवेल म त्याच्या सय देत नाहीईन मी आज कोलाच
अरे
मी चंद्रकांला फो लावोहज तु्हा स ना पनलं ते गयक वाट आहेना प महि कोणला द दिन मसई
चंद्रग मण सय्या नेऊ द उ का मलाय तो कायत दुसऱ्या ग्रमेव सं घेऊन्यान मला कस का ग्रमशेव दुसर्या स आहे घ्या म्हणलं
अ दुसऱ्या गावाचा ग्रामसेव कस काय दिन
हा म्हणलं तू कस काय म्हण म्हणे तू कोणाची बीघेऊ घे म्हणलं कस काय कोणाची घेऊ घे
असं कसं चालल.
नहीच म्हणतो बई त्यो सई दया मी त्याला एवढं म्हटलं की पैसे आले देऊन देऊ म्हटल तुम्हाला पण द्या म्हटले सई मॅम जे मटरियल लाले फारम घेऊन या सुधामला लाडव न द नव दिवसई.
त्यांच्या सईशिवाय होत नाही.
नाही त्या सही शिवाय होत नाय म आता काल काय ती पंचायत मध्ये येत नायरत दर्शनवर नत कधी प्रशभमच त्याने घेऊन घेतला तो फॉर्म म्हणे मी आमी आमी घेऊन घेऊ म्हणे आल्यात म त्याला देत्यात नी कायणु बाई ती
त्यांच्याकड फॉर्म जमा केला मग
हा त्याकडच केल फॉर्म जमा आणि चलन पावती आम पहिले रिन्युअल चे एक वर्ष पहिले रिन्युअल होऊन जायले ते म त तवा आठव्या महिन्याची तारीख होती रिन्युअलची पण ते फॉर्मचं हे मुशीन आम्हा गोत्यात घात घेतले ना फॉर्म देतो न्यु करतो तू करतो अनं पावती देतोनं आणि ते रिन्युअल झाल्याशिवाय आपले हे भरत नाही शिष्य वृत्ती चे फॉर्म भरले जात नाही.
नाही ना कोणतंच काम होत नाही.
हुं हूं
रिन्युअल झाल्याशिवाय काहीच होत नाय
हा ना काय पोराचे एका का होत नाय कोणत्या कोणते चालू झालेत भरा हे शाळेत बी शिष्य वृत्ती का दोन दोन दा तीन तीन दा फॉर्म घेतल? ल्या आणि एक रुपये आले नाय अजून माई लाडकी बहीण का ओ ही केवायसी चालू होणार लाडकी बहीण नय
चालू झाली ना
कधी
ह आता पाय किती दिसाचे करू राहिला केवायसी चालू होईले ना
अ बहीण नं बाई तेच पोट दुखणं चालूच नाय व्हय की अजून
साईट आत आता दहा बारा दिवस साईट चालू व्हायले ना केवायसी होऊ राहिली ते लागत नवीन फॉर्म भरतात नवीन भर ता येऊ रायला
अनं कोणाकडे के मंग केवाय सी कोणाकडे जाऊन पाहू आणि दाची आणि ती पूजेकडे जाऊन पाहू काय
पूज्याकड पाहा नाही तर मंग लगेच महेश करत जा तिकड
नाय त काल्स स्विचरला महेश ला तर नय म्हणे तो नाय आच आता हे दहा दिवसये ची झाली क म्हणी मग नंतर म्हणा मी आता का सोनबाईल विचारलं जयश्री काकूला विचारलं.
हम्म
तुमचे हे हप्तात आली हय हप्ता आला का आता काल परवाचा
मला नही लाडक्या बहिणीचे
अनं तुम्ही म्हणे ये य येत होते म्हणून मला
नाय नाय लाडक्या बहिणीचे ब तवा च फक्त दोन तीनच हप्ते पडये. अ मंग मी काय केलं बँकेत गेले चेक करून पाहिलं पैसे कशाचे हेत
हां
ते पैसे होते लाडक्या बहीणीचे मंग मी लगेच तर तहसीलमध्ये जाऊन माझे डाक्युमेंट दिले नं मग ते लाडकी बहीण बंद करून आन हे निराधार चे चालू केले.
हा बी बर आहे का नी हे येड्यांची कायम चाग लाडकी बहिची कोणाची आता त्यो हप्ता लग लयेचं लेक भरपूर वेळा कमी झाल्या मये तुम्हाला सांगू लडकी बहीणची कधी पासून नय दहा महिने झाले तसं नाही आता ह्यो अकरावा हप्ता आला असन
नाही आता तुमच्यासारख्याला द्यायला काय हरकत तुमच्याकड का गाड्या घोड्या आहे का चला बघा लई हे हाय का?
ये चिडवायला चालली का मंग ती अशी ये ना गरिबाला वगळू राहिले नं श्रीमंताला देऊ राहिले.
हा आज माया नावावर काय नाही बाई घर नाही दार नाही गाडी नाही घोड नाही तरी माहि मी दहा महिने झाले तसे हप् प्ता बंद ये माआ अनं आता त म्हणी काय ते याच्या आता ग्रुपला वाटू राहिले म्हणे का बचत गटात च्या महिला त्यानाच येणार ये.
हा ये रे आपण आहे बचत गटात त्याज्यात काय तरी
मी कऊन बचत गटात पण काय काय खरे मी पाहते बाई ते पोरी मला तुम्ही कोणाकडे गेलती गे तमच्या डाक्ट ते ॲप
कोणती
तीची एला माझला आडकी वेनचची
लाडके बहिणी के वैसचे नाही नाही शाळेत नाही ती बाहेरच चालू आहे ना तिकड का याच्यावरला
शईड कोडसवली
शाळेत नाही साईट ला आपल्या याच्यावर कसाल असल ना कम्प्युटरवाल्या इकडं
हा माझ भाऊ बी माझ्या भावा आला काल पर दिवशी पाहि मचेरा लॅप त पण ते म्हणलं च क्क कर म्ह नारी शकते दूते एक माझी लाडकी बहिणी त्यां दोन्ही विचार केला तर साईड चालली म्हणती अजून
नाही का
हम्म हम्
न सण झाली मग चालू
नाही तू म्हणते नाही दहा दहा दिवस चालू येत याची म्हणते ती केवायसी कायची याची रेणुवलची
बरं झाले दहा मिनटं कट करा आता
हां हां ह
विनय च घेऊन गे
ह